हा बोला की
हॅलो
हा यायला लागले आता बोल की काय करायला लागलेस
काय नाही बसले हॉस्पिटल मध्ये आले हा हो आले की
हम्म नष्ट ते
हम्म हा हम् नाश्ता झाला
हम्म झाला माझं पण करून आले डबा पण घेऊन आलो आता जेवायची दुपारी
हा हा हा हा
ह् आणि का पावस उघडला
पावसो घडला
हम्म
हम्म
ह् ह् तबेत बरी आहे ना
हा बरं आहे
हम्म काय म्हणत सग काय नाही बघ म वात
हा, हा.
तुमचं
आमचं पण निवांत.
हम्म
हम्म
होय काय रुटीन हायच हे नऊ ते पाच नऊ ते पाच हॉस्पिटल सकाळी उठायचं आवरायचं यायचं आज नंतर जायच घरला त्याच्या व्यतिरिक्त तर काहीच नाही
होय
हम्म
हां
बोला की काय नाही बघ
निवांत आमच्याकडे काही नाही तुमचं काही चालू आहे दोन दिवस सुट्या घेतल्यात. आज आलोय त्या कामावर, आता काम करायचं ना झालंय म्हणल्यावर.
ते तर काय हायच त्यांनी सुट्टी ल्यावरती जाऊ वाटत नाय.
होय कामावर येऊ वाटत नाय काय करायचं काम तर अरे आलेश्वा पर्याय पण मी मग
हम् काय नाही बघ पावसान आजारा उघडीक दिल्या बऱ्या आहे
होय नाहीये बरं आहे काल रात्रभर पाोस पडत होता
होय खूप मोठा होता पाऊस
होय रात्रभर चालूच होता चाल नदीला पण पाणी आले भरपूर
होय खालचा पूल पुलावरून पाणी चाललंय
हो
हम्म काय करते कोणा असल पाऊस या वर्षी पण पुूर आणत की काय
साम त
तुमच्या घराकडें पूर येतय काय
नाही आमच्या इकडें नाही पुढ कधी
येत नाही काय हा ह आमच्याकडे पण काय येत नाही पण का
हम्म
वड्याला शपूरला पाणी आलं ना म इकड गणपती म्हणे खाली गणपती म्हणेत ना तिथंपर्यंत येत एक पाणी इकडं काय येत नाही आमच्या घर वरती
हा हा आमच्याकडे पण नाही यले वगैरे काय कधी
ह पावसाळ्यात तिकडं नदीकडच्या घरांच लही आहे हालही होते खूप हल होते आमच्या आजीच्या घरी येतं बघ पाणी
होय का
कोल्हापूरला ना तर कसं बच इथं तिथं पाणी आलं पहिलं आमच्या मावशी तिथ कसाला उचलून ठेत नाही तो पण इकड आमच्या आजीच्या घराकडे येते तुलाय हालवते बाप त्याच आता हे दोन तीन वर्षलाही हाल झालं त्यांचं अ मग इकडे कंदायला आमची मावशी आहे ना तिकडं घरी जातात
हा हा
ल हल होतात त्याच ते पूर आल्यावर आहे का नाही गेल्यानंतर नाही एक ते सगळं घाण काढत बसायला ते घरात माती माती साप बिप काय वाटतल ते हम्म तेच कि
सगळं घाून घ्याचं होत सगळं
आपण एक तसल्या ठिकाणी नाही ये बरं आहे हम्म
अघड स ना पाणी वगैरे आहे
होय घरात विचारलीस का फिरायला जाऊया ते काय मागलेत
आमच्या घरातली नाही पाठवून देत
मम्मीला पण घेऊया तुमच्या बरं ठीक आहे तू पुढं बस माझ्या संग वा पाठीे मागं ममीला बसू या
नाही इट गडली नाही नाही प
असल्यायच गंजकीिचायचा बघा सगळीचा
ना ह बाात देेतच्या गरा पावसाळ्यात तर कुठच पाठवत नाही पावसाळ्यात तर अजिबात पाठवत नाही खोट्या
बरं ठीक आहे दिवाळीच्या टामाला जो आहे माझं लग्न भिगन आवरडलं क नाही आपण जाऊया फिरायला
तेव्हा तुम्ही जोडीन दोघो फिरणार आम
नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही आपण नवऱ्यासोबत नाही फिरायचं आपण आपल्या मैत्रिणीसोबत फिरायचं
होय काय हम्म सांगतय चालतेच वक
हम्म दिल्ली घेतो नवऱ्यागड पेट्रोल घालवून घेतो गाडी फुल्ल कर जाऊया आपण
हा सलते
हम्म आणि मध्येच जर बंद पडली तर आहेसच की तुम्ही मम्मी आहे तू आहेस माझी मैत्रीण तर आहे की
हम होय होय
वाटलं तर एक दोरी पण नेऊया मोठी
मंद पड्यासारखी गाडीच नाहीच नाही ना
नाही नाही आमची गाडी चांगल्या पण पडत नाही तरी पण चांग आले हम्म आणि काय म्हणतेस
काही नाही निवांत बसले
हे की कधीतरी येऊन भेटून त्यां जा हम्म तेवढीच ओळख होत्या
हा यत क
हम्म घरातले बर्याच सगळ्या
आहेत बर आहेत तुमच्या
आहेत आहेत सगळे बर आहेत
हा
हम्म
ह
काय झालंय ग माझी माैत्रीणी तरर फुगूनच आहे बघाई
का बरं
काय माहितीय काय झाले वैता काला रात्री जो फोन करून फेटतेस म्हणून
हा हा
हम्म वैतागलेलीच आहे बघून गेल्यानुसार नाग तोडोळ म्हट करून
हा हम्
हम्म बसली बघा एकटीच हम्म झाला असाल तिचं काय तरी भांडण बॉपरन बरोबर
हम्म हम्म
हा आपण नाही डिस्टर्ब करणार तर कोल करणार ना
बर
हा हा.
युनो वाट. हा. ओके ठीक आहे बाय.
हां बाय
हा.